ह. हॅलो. हॅलो. हा नमस्कार मॅडम ह म्हटलं बोलायचं होत तुमच्या सोबत तूझ्या सोबत बोलू शकते का आता
अ हो बोला ना.
हो हो. अ म्हटलं दैनंदिन जीवन ह्याविषयी एकमेकीची मत जाणून घेऊया आपण आता
हा चालेल.
हम्म. आता दैनंदिन जीवन म्हटलं तर आपल्या रोजच नित्य नियम आणि आपण काय काय करतो ते ह ना जे सकाळी जस सूर्य उगवतो तसच आपलं दिनचर्या सुरू होऊन लेडीज ला तर म्हणजे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे एक एक गोष्ट तिला काटेकोरपणे करावी लागते.
करा.
मुलांची तयारी करून देणे. त्यांना टिफिन तयार करून देणे शाळेमध्ये पाठवणे वेळेवर आणि पुरुष मंडळींना सुद्धा डबा देणे त्यांना पण ऑफिसमध्ये पाठवणे. हं ह्या सर्व गडबड मध्ये ती स्वतःला काही वेळ देऊ शकत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही.
हम्म हो.
तुम्हाला काय वाटेल?
बरोबर आहे मॅडम आता कसं दैनंदिन जीवन इतकं बिझी झालं आहे. कारण की आता कसं. पॅरेंट्स लोक पण दोन्ही पण आई वडील दोघं पण बाहेर जातात. जॉब वगैरे करतात आहे की नाही त्याच्यामुळे ते घरी पण टाईम नाही देऊ शकत आणि समजा रात्रीच काम वगैरे असल तर सकाळी उठायला पण वेळ होऊन जातो त्याच्यामुळे काय होतंय की लहान मुलं पण तसच शिकतात कि तशीच म्हणजे तयारी तसंच करण तसच सगळं उशीरा उठण तर हे थोडस सुधारलं पाहिजे तुम्हाला काय वाटते?
हो कारण की माहित आहे का मॅडम जर आपण ते आता सुधारलं नाही तर त्याचा कसा आपल्या जीवनावर परिणाम होतो जसं आरोग्य आहे ना तर आपलं आरोग्य पण संतुलित राहायला पाहिजे मग आता मुलांना आपल्याला तसं म्हणजे नियम लावून द्याव लागतात. कि तुम्ही हे करा बा नाहीतर मग समोर जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होईल हे ना जस आता तुम्ही बघित की आतापासूनच लहान मुलांना एवढे मोठे मोठे चष्मे लागलेले भिंगांचे. वगैरे तरी पण मग मुलं काय करतात टीव्ही बघतात, मोबाईल बघतात. मग आपण जर का थोडस दैनंदिन रुटीन मुलांच स्ट्रीक्ट खून जर त्यांना आता लावून दिलं तर मग त्यांना काय होईल. एक तर नियमांचं पालन करायचे सवय लागेल. आणि त्यांना माहित आहे आणि त्यांचा वेळ पण आपण त्या माध्यमातून वाचवू. म्हणजे त्यांना जर का वेळ मिळाला तर ते घर सोडून बाहेर जाऊन खेळू शकतात. आउटडोअर गेम खेळू शकतात नाहीतर काय आहे.
त्याच्यामुळे त्यांची शारीरिक पण आरोग्य त्यांचं अ राहील चांगलं.
हो शारीरिक वाढ होईल त्यांची शरीर सुदृढ बनेल.
तेच बरोबर.
आणि नाहीतर नुसत टीव्ही मोबाईल आणि गेम जर घरात खेळत बसले. तर मग सामाजिकदृष्ट्या त्यांची वाढ होणार नाही मग जेव्हा ते बाहेर समाजामध्ये कसं राहायचं कसं बसायचं उठायचं त्यांना समज समजणार नाही आताही मित्रांमध्ये जातात खेळतील वगैरे. तर मग जो मित्रांचा ग्रुप असतो त्यांचे जे बोलणं असते, भांडणं असते त्यातूनच त्यांचं जीवन घडत असते. अस मला वाटते ह म्हणून आपण कसं. हा मुलांना जर का हे रुटिन प्रत्येक आई वडीलांनी आतापासून लाऊन दिलं कि किंवा स्ट्रिक्ट करून का होईना दिलं. कि नाही तुला हे करायचंच आहे बा. नाही तर मग पुढे त्याचा तुला त्याचे तोटेच होणार आहे. हं मग मुलांना तसं
बरोबर आहे मॅम, त्याच्यासाठी कसं म्हणजे मुलांना तर आपण लावूच सवय, पण मग त्याच्यासाठी आधी स्वतः आई वडलांनी पण तस वागायला पाहिजे, म्हणजे सकाळी उठायची त्यांना सवय लावली पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं शरीर ताज तवानं राहते दिवसभर त्यांना हे सांगायला पाहिजे. आपल्या कृतीहून ते करायला पाहिजे. आता
बरोबर आहे कारण कसं लहान मुलं मोठ्यांचच अवलोकन करतात. हा ना जसं दैनंदिन आपलं हो दैनंदिन जीवनामध्ये जर आपण विविध क्रियांचा समावेश केला. त्यामुळे काय होते व्यक्ती तिच्या जीवनाची गुणवत्ता वाढते हे की नाही कारण आपण जर उठलच नऊ आणि दहा वाजता तर आपलं किती तीन घंटे असेच वेस्ट गेले मग ते काम नंतर जी तीन चार वाजेपर्यंत होतात. मग लगेच संध्याकाळ होऊन जाते, मग आपल्यामध्ये पण थोडा बेशिस्त पणा म्हणा किंवा एक हेच होऊन जात हैना बेशिस्तपणात निर्माण होतो लेझीनेस येऊन जातो. हम्म. आणि तेच जर का आपण थोडं दैनंदिन अ क म्हणजे क्रिया वेग वेगा त्याच्यामध्ये ऍड केल्या तर त्या माध्यमातून काय होईल, आपलं मनोरंजन पण होईल. मुळे त्या गोष्टींपासून आपल्याला मानसिक आरोग्य पण चांगल्या पद्धतीच मिळेल आणि वैयक्तिक अ वाढीला चालना देण्यासाठी सुद्धा ही दिनचर्याचा आपण अवलोकन स्वतः करायला पाहिजे. आणि मग कुठे ते मुला आपले अवलोकन करून ते सुद्धा ते आचरणात आणतील असं मला वाटते.
बरोबर मॅम बरोबर म्हणजे ते आपल्यालाच पाहून शिकतात म्हणून त्यांचं आपण केलं तेव्हाचं ते करतील अस मला वाटतंय. तसच वेळेच्या नियोजनाबद्दल काय म मत आहे मॅम तुमचं?
हो वेळेच नियोजन जर आपण व्यवस् स्थित केलं तर का काय होईल आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्याविषयांची विषयांची माहि ती आपल्याला संकलित करू शकतो जस तंत्रज्ञान आहे. त्याचं आपल्याला अ अ माहिती मिळू शकते. जर आपण न्यूज पेपर वाचला तर आपल्याला चालू घडामोडी काय आहे. ते माहि ती पडतेच है की नहि आणि ण काही थोडासा मनोरंजनाचा भाग म्हणून आपण टीव्ही पण बघू शकतो त्याने सु द्धा आपल्याला एक मानसिक अ शांती मिळते. मनोरंजन अ थोडसं आपल्या अं होते शरीरात म्हणजे मनाचं आणि डिजिटल माहिती आपल्याला मिळ मिळते आणि वि विजेची उपकरण आहे. आणि त्यात तर जसं काही नेटवर्क असेल त्याचा पण आपण अभ्यास करू शकतो. है ना त्या माध्यमातून आपल्याला जो उपयोगात येणारा डाटा आहे. तो पण आपल्याला माहिती पडतो मग. आपण जर का घरच्या कामांमध्येच भरपूर वेळ ला लावला उशिरा उठून किंवा हळु हळु काम करून तर मग हा जो विकास आपला ते सगळं दिवसाचं नियो जन आपलं पूर्ण बिघडून जातो है ना. का नई वेगळा जर आपल्याला थोडा वेळ मिळाला तर आपण काय करू, आपल्या ज्या प्रत्येकाच्या अंगामध् काही ना काही कला असतात. काही ना काही गुण असतात. पण ते जोपासायला पाहिजे त्या कला कोणत्या आहे. ते आपण स्वतः ओळखायला पाहिजे. जर आपल्याला वेळ मिळाला तर आप पण आपल्यातली जी गुण आहे. ते ओळखून ती आवड आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपण ते करू शकतो जस महिला आहे. हे त कुणाला रांगोळी काढायला आवडत असेल. कोणाला मेहंदी काढायला आवडत असेल, कोणाला गाणं म्हणायला, कोणाला नृत्य करायला आवडत असेल. म आपण कधी कधी, नाही बई मला तर घराच्या कामांमध्ये एवढा वेळ जातो मला वेळच मिळत नाही. मग मी माझी आवड असून सुद्धा माझ मी मन मारते आहे. मग अशा ह्या गोष्टी होणार नाही आणि आपण जर सगळं काही केलं तर मग आपण आपल्या मुलांना सुद्धा व्यवस्थित वेळ देऊ शकतो. फॅमिलीला व्यवस्थित देऊ शकतो. सगळ्यांना जर आपण वेळेवर व्यवस् स्थित जेवण दिलं. काही म्हातारे व्यक्ती असेल त्यांना व्यवस्थित वेळेवर गोळ्या दिल्या वगैरे जेवण वगैरे नियम नियमानी अ वेळ ठेवल्या सगळ्यांच्या तर त्यांचं पण स्वास्थ्य चांगलं न्हा
चांग निरोगी राहते.
म्हणून दैनंदिन जीवन ना मध्ये काटेकोर नियमांचं पालन हे व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे, तुम्हाला काय वाट? मॅडम
नाही मॅडम बरोबर ये, म्हणजे कसं आपणच या अशा छोट्या छोट्या काही आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणले. तर ते खूप फायदेशीर अ सर म्हणजे ठरतील आपल्या आयो आरोग्यासाठी पण आणि भविष्यासाठी पण
हो ना तेच आपण व्यवस्थित जर नियम लावले तर आपण काय नियमित व्यायाम जर केला. आणि संतुलित आहार जर व्यवस्थित घेतला. मग त्या माध्यमातून काय होईल? आपले सगळे काम वेळेवर होतील त्याच्यामुळे आप पण पुरेशी झोप घेऊ शकणार. आपल्याला रात्री जर का उशीर झाला तर मग आपलं सगळं दैनंदिन जीवनातलं जे एका दिवसात ल तंत्र आहे ते सगळं बिघडते, ते तर ते बिघडते त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आप आपल्या शरीराचील इतर घटकांवर त्याचा हळूहळू परिणाम सुरू होतो, तो आपल्याला लगेच दिसत नाही, पण जस जस वय होते तस तस त ते एक एक आपल्याला दिसायला लागतो म्हणून आपल्या ह्या ज्या आरोग्यदायी सवयी आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी भरपूर योग गदान ते आपल्याला त्या माध्यमातून देतात आणि ह्या अश्या सवयींच जर आपण आतापासून काटेकोरपणे पालन केलं तर आजकाल तुम्हाला बघायला मिळते. कि इतके लहान लहान मुलांना सुद्धा हृदय विकाराची झटके होऊन ते मरत आहे.
हो मॅडम बरोबर
आहे कारण की मुलांची दैनंदिन अ जी दिन च क्रिया आहे. ही सगळी डिस्टब झालेली आहे.
हो.
मुलांची झोप होत नाही, मग आपण त्यांना वेळेवर उठवणार, त्यांची तयारी करून देणार चे त्यांच्या मध्येच स्वावलंबन हा ब हा जो गुण आहे, हा आजकालच्या मुलांमध्ये बघायलाच मिळत नाही.
नाही बरोबर
म तेच आपण त्यांना नियमित नाही, तू तुझ सगळी तयारी व्यवस्थित तू कर तर मग त्यांच्यामध्ये स्वावलंबन हा ही सवय आप पण लावायला पाहिजे त त्याच्यामुळे हृदयविकार असेल, पक्षाघात असेल किंवा आणखी दुसऱ्या ज्या मोठ्या मोठ्या बिमारी आहे जसं कर्करोग आहे, मधुमेह आहे. ह्या गोष्टींचा धोका होण्यासाठी सुद्धा आपण म्हणजे उम्म आपण स्वतःहून त्या पुढे जात आहे अस मला वाटते. म तेच जर का आपण व्यवस्थित सगळ दिनचर्या ठेवली. तर ह्या गोष्टींना कुठे आळा आपण घालू शकतो अस
बरोबर ये मॅम बरोबर ये हो मॅम बरोबर बोल्ला तुम्ही अ तेच मॅम तुम्ही जी सगळी माहिती सांगितलं ती एकदम उपयुक्त आहे. आनी मला समजली पण ती म्हणजे तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं. आणि तसच मॅम आता अम असं मला वाट त कि स्वच्छतेकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. जे आपल्या लहान मुलांना पण शिकवलं पायजे, की सकाळी उ टून सगळ्यात पले त्यांनी आपली ओरल हायजीन मेंटेन ठेवायला
हो मग तेच तर मॅडम आपण जर का रोजच्यानी ते नियमांच्या ज्या गोष्टी आहे त्या जर आपण त्यांना काटेकोरकपणे करायला सांगितल्या तर म मुलं ते अंगिकारतात आणि त्यांनाच लहानपणापासूनच ती सवय लागते. नाही तर मग काय होते आपण थोडेशे ते लहाण हाय जाऊ दे आता लहााण हाय बी लाय नाही. त्यांना आपण आतापासून काय सांगायचं पण जसजसे मोठे होतात मग त्यांना ना ते काम करायला कंटाळा येतो तीच सवय लागते म्हणून आपण क तर जरी लहान असते आता आपण लहाण होतो तेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला कशा सवयी लावल्या. तर आता आजकालच्या पण जे नव नवीन पिढी आहे त्यांनी सुद्धा अशा सवयी आपल्या मुलांना आतापासून लावायला पाहिजे नाहीतर मग काय अल मुला कच किचड म जर आता मुलगा आहे की मुलगी आहे हा कुठच आता
नाही भेद.
ला नाही आहे हा भेदभाव रा रे मग कामांमध्ये सुद्धा आपन तो भेदभाव करायला नाही पाहिजे. कारण आता मुलाला जर कुठे बाहेर जायचं आहे. तर त्याला पण त्याच्या नित्य नियमातल्या ज्या गोष्टी आहेत स्वतः स्वतःला त्यांनी त्या सगळ्या समजल्या पाहिजे करता आल्या पाहिजे. काही मुलांची त अशी कंडीशण अस ते की त्यांना साध्या कपड्यांच्या घड्या सुद्धा करता येत नाही. हां. म्हणजे येवढं हे वास्तविकता आहे आता तयार झालेली म्हणून कुठंतरी थांबलं पाहिजे मला. अस वाटते आणि आपण लहानपणापासूनच त्यांना योग्य सवयी लागल्या दिनचर्येमध्ये त्यांच्या तर मग पुढे जाऊन आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होत नाही आणि ते मुलांना सुद्धा अ म्हणजे ते काम करण्यासाठी म ते कंटाळ करत नाही किंवा त्यांना जीवावर येत नाही की आतापरे